हा बोला ना नमस्कार काय म्हणता?
काय नाही इतक्या हो चहा पाणी घेतलं आता पण स्वयंपाकाची तयारी
हम्म
तेच तेच तेच तेच कामं चालूच असतात आपली काय काम संपतात का?
नाही संपत ओ नाही संपत तीन चार वाजून जातात वाटतात बसावं तेव्हा बसावं वाजले सहा आता काय झोपायचं आहे. टाईम नाही राहिला झोपायलाही बरोबर नाही वाटत ना अवेळी केव्हा पण झोपा बरोबर नाही वाटत
बरोबर
माणसांना काही नाही वाटत पण लेडीजला नाही पडून लेडीज लेच आपला आप म्हणायलाता बाई इतक्या वेळ झाला अजून रूम मध्ये अस
बरोबर
काहीतरी कुठेतरी बदल घडयलाच पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणतो स्त्रिया पुढे चालल्यात
पाहिजे तुझं काम करू शकतात ना
नाही हो- मी विचार फक्त पुढे चालली पुढे चालली एवढंच म्हणता पण तिला जर स्वाभिमान मिळायला पाहिजे तिला ज्या गोष्टींची तिला अप्रिशिएट करायला त्या सगळ्यामागेच आपल्याला वाटते शहरात स्त्री आहे तर विमान चालवता स्त्री आहे तर चालवता हे फक्त ज्या घरा सुशिक्षित हाय वा ज्या घरात ती काहीतरी सर्वाइव करत असेल तेव्हाच त्या गोष्टी गोष्टी करत असेल नाहीतर क्वचित कित बोटावर मोजण्या इतके लोक लोकांना एवढे फक्त एवढा फ्रीडम मिळालेला नाही तर अजून सुद्धा अजून सुद्धा स्त्रियांना दाबलच जातय अजून सुद्धा काही घरांना दुसऱ्यांना दाबलं जातं लेकीलावरचड ठरवलं जात आणि मुली सुनेला खाली दाबलं जात सुन आपण कामाला आणलेली लेक आपण राणी सारखी ठेवायला आहे आपली अशी सुद्धा वागणूक अजून काही घरांमध्ये आहे
बरोबर काच महिला स्वतः काम करत नाही ना ते दुसऱ्यांवर नेहमी अवलंबून राहता कस तेच कळणा
हो छोटे छोटे काम हे असे छोटे छोटे उद्योगधंदे सुरू कराय करून द्यायला पाहिजे छोटे छोटे कामगारेत ना असं मोबाईल वर म्हणा किंवा असं भेटायला पाहिजे तुम्ही माहितीय का तिकडे सुरत तिकडेच ना घरगुती कामाला काम मिळतं घरगुती बायांना घरगुती ज्या बाया काहीच करू ज्यांना वाचता लिहिता येत नाही ना त्यांना घरबसलं काम मिळत इकडे
हो
हो तिकडे म्हणजे अ होलसेलच्या दुकानात एखाद होलसेलवाला येईल तो सांगेल आमच्या या साड्यांना सगळं हँड वर्क करून टाका तुमच्याकडे एवढ्या सड्या टाकून जातो की बाई घर बसल्या बसल्या ते काम करते
आता बघा ना सरकारनी सरकारने पण किती सुविधा काढल्या आहे घरगुती बचत गटपासून ते वेगवेगळे पदार्थ तयार करून विकू शकता दिवाळीचे पदार्थ झाले ते चकली चीवरा यासारख क भरपूर पदार्थ हे क घरी बसून ते करून वीकु शकता
हो
ह ऑनलाईन वस्तू पण ते विक्री करू शकता पण मग हा आणि मेणबत्त्या अगरबत्ती्या यासारखे क्लासेस करूनय ते भरपूर इन्कम कमू शकत
आओ हे हे झालं आपल्या आपल्या इकडच्या लोकांच म्हणजे शहरात राहणाऱ्याचा हा हाये तेवढा बेनफिट पण खेड्यात खेड्यात जर गेले ना त्यांना फक्त आणि फक्त केवढा आहे फक्त बचत गट वडेपापड करून देणं हा एक उद्योगीयं त्यांना बाकी कुठलाही घरगु. उद्योग नाई खेड्यातल्या बायांना त्यांना फक्त़ं शेताचेच कामं करावे लागतात. तेवढचं उद्योग नाई आह यांच्यासाठी फक्तं शेतातले काम दुसर काही. काम विचाराना त्यांना सुद्धा असे घरोघरीं. पोचून पॅकिंगच्या वस्तू देऊ शकतो. एखादा होलसेल जवळ- जवळचें. दुकानांन वाले त्यांनी त्यांचा मालिक विक इकडे आणून द्यायला पाहिजे, आमच्या एवढा- एवढा माल आहे हां पॅकिंग करून देऊ शकता कां. असं भरपूर गोष्टी आहे येतो शहरातं. गावाकडच्या बायांना सुद्धा कामं मिळायला पाहिजे, घर बसल्या त्यांनी शेती. तर् तेच काम करेल पाहिजे. असं कुठे नां.
नाही.
शोतातील तेचं काम करायला पांयाचं. कुठं म्हटले नाही. त्यांना बी घरगुती काही नां काहीं काम मिळू शकाल पाहिजे नां.
बरोबरं आहे ते.
कचिंत क्वचित लेडीज येते जेजी. तर् उद्योगधंदे किं उद्योग कधी करतात, ते जेव्हा त्यांना. आतां म्हणा पार्लरवाली असेल. ती छोटा मोठा करते बरोबरं शिवण कामं असेल ती चं छोटा, मोठा करू शकते. पणं आपण अ इकडे शहरामध्ये बघा एखाद्या कंपनीने. सांगितलं आम्हांला पेन पॅक करायची ऑर्डर द्यायची. एखादा्या घराचा ऍड्रेस मिळतो. तिथे ते पेन पॅक करायची ऑर्डर मिळते. काहीतरी शंभर पेनाला टोपण लावणं असे बर्र्याचं ठिकाणी. तुम्हाला माहिती कां डोक्या लावायची पीन आहे नां क्लेचर तिला. सुद्धा त्यां पिन असतात नां जी पिन असते नां मध्ये टाकायची. तिचं सुद्धा कामं आहे. शंभर पिना मारायचे त्याला दहा रुपये, असं काहीत ते सुद्धां. काम मिळत तें सुद्धा काम मिळतं आपल्याला वाटते. हे डोक्याला लावायचे. पीन आहेत. मजचर तें कं पीन कंपनीतून. पीना, बीना लावून येत. नाही त्याला जी स्प्रिंट टाककं. काहीचं नाही तों बारीक हे असतो नां पिण्यात येते नां. तें टाकायचे सुद्धा स्त्रियाचं करतातं.
होंव बरोबरं हो .
पण हीअं सगळे कामं इकडे. शहरात खेड्यात हे कामं मिळत नाही. बायकांना- बायकांना फक्त़ं खेड्यात ये नां शेतातलीचं कामं जास्त मिळतात. आणि तेच करावे लागतात. उद्योग घर बसल्याअ बायकांना शहर शेतातकाई नाही शहरातं. शहरातचं कामं मिळतात. गावाकडे नाही मिळत. गावाकडे सुद्धां हंया गोष्टी सुरू व्हायला पाहिजेत.
सुरू व्हायला पाहिजे. कारण ते स्वतः- स्वतः पण कमवू शक. तेचं नां शेतीतून किती? उत्पन्न मिळत.
तेचं सांगते नां मग शेतीतून आता पाऊस आला. तर ठीक नाही. आला तर काय मग काय. म्हणजे थोडसं काहीतरी हातभार लावू शकतातं. आपण म्हणतो बाबा, बाई, शेतकऱ्यांना काय गरज आहे शेती. कराच्या बाया आरामात राहता. अरे अनामात राहता म्हणजें अ. त्यांना बीई काई तरी त्यांनी श बायानी कां लाडक्या बहिणीचे पैसे. तें घ्यायला सुरुवात केली, त्यांनी पणं.
बरोबर.
गरज असेल म्हणूनच घेताय ना? आवो ज्यांना गरज नाही, ते सुद्धा लाडक्या बहिणींचे पैसे खाताय.
एकदम बरोबर, हे तर खरंच आहे.
ज्यांना गरज नाही, त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे मिळताहेत. आणि ज्यांना गरज होती त्यांच्या कट झालेलेयेत.
बरोबर
असये सगळ्या स्त्री स्त्रियांना म्हणतो आपण हॅलो
हॅलो.
हा बोला ना, ते मध्येच फोन करता ओ आवाज जातो आवो म्हटलं, ग्रुपवरचे मध्येच फोन करता हा.
नही रिसीव्ह नही रिसीव जर केला तर मग कट होतो हं कॉल. आवो माझा एका एकाने असंच केला माझा.
मला म्हणे माझे दोन कॉल लागत नाही म्हणे, तुम्ही करून बघता का? मला असं वाटलं म्हटलं मी केला तर उचलला जाईल, मी केला तर तिकडनं त्यांच्याकडे रीसिवच झाला नही. गेला वाया तो पण.
हं मग आपलाच वाया जाता ना, रिरेट दाखवतो लगेच सेकद.
लगेच झिरो दाखवला, पहिल्या वेळेस मी तो हे केला आणि लगेच आता झिरोमध्ये जर लागला तो. गेले दोन कॉल वाया गेले.
तेच तर
असं त्याला असते छोटे मोठे कामं जरी मिळाले, तरी भरपूर आहे. फक्त कंटिन्यू व्हायला पाहिजे, काहितरी कंटिन्यू. काहीतरी हे तरी हे नुसतं कॉल वरचं नाही पण अजून भरपूर अशे, कंटिन्यू मिळायला पाहिजे.
हम्म, ते आपलं पूर्ण झाल्याशिवाय नाही देणार ना.
हम्म, बाकी काय म्हणता अजून?
एक तर तीस कॉल किंवा मं एकशे ऐंशी मिनिटं असं काहीतरी येना ते लिमिट.
डोंट टाॅक्ड, मी काय म्हणते बाकी काय अजून?
बाकी तेच म्हटलं, चला थोडं स्वावलंबी महिलांवर बोलूया.
स्वावलंबी महिलांवर हं हं बोला ना.
अं जर महिला स्वतः कमवायला लागली तर, ती दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहणार ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते.
मेन म्हणजे स्वाभिमान तिचा जपला जातो. तिचा स्वाभिमान तिला दहा रुपये सुद्धा कोणाकडनं मागायची गरज पडत नाही. घरी राहणाऱ्या व्य घरी राहणाऱ्या व्यक्तीला रिस्पेक्ट आणि जॉब करणाऱ्या व्यक्तीला रिस्पेक्ट, हा दोघी वेगळा वेगळाच अस ती कितीही घरात काम करणारी असेल, तरी तिला तो जॉब करणारीचा रिस्पेक्ट मिळतच नाही, तुम्ही कितीही काही करा. ती घरी राहणारी बाई, तिचा नवरा भरपूर बी कमवत असेल ना तरी सुद्धा ती स्वतः भांड्यांना, धुन्याला बाई लावू शकत नाही, नाही लावू शकत. का तर तुला काय काम राहतं घरात? तुला काय काम राहतं घरात, तू लावू शकते ना, तू करू शकते ना. अन त्याच ठिकाणी जर, एखादी बाई कमवणारी असेल. दोन पैसे कमवून आणणारी असेल. तुम्ही नि लावत. मी लावते. माझे पैसे मी देऊन दाक भांड्यांना. पण मी बाई लावेल. का? कारण ती पैसे कमवून आणते म्हणून. ती तोंडावर सांगेल. माझ्याकडनं होत नाही. मी कमवून आणते. मी भांडी धुवालेन बाई लाव पैसे दिन. पण मला लावायचीय.
बरोबर.
घरात राहणारी श्री. तिला स्वतःला पैसे द्यायचे नाही. तिला नवऱ्याकडनं मागून‌ तिला द्यायचेत. नवरा कशाला ऐकेल. तुला काय कामय. तूच कर. कशाला भांडन. अन् स्वतः ती घरात राहणारी बाई. काय सांगते, बाई गं. कशाला तिला हजार रुपये न दोन हजार रुपये दि. मला काय कामय? मीच करते ना, घरी राहून. उगीच पै से वाया घालवायचे. अशा हि स्त्रीया आहेत. आपल्या, तुमच्या, कोणाच्या- कोणाच्या आहेत अजून सुद्धा.
बरोबर.
असं. छोट्या - मोठ्या लेडीजयत. फक्त ज्या व्यवस्थित, ज्यांचं सुशी - सुशिक्षि त घर ना, तेच म्हणतात. तू तुझं - तुझं स्वतःन सांभाळ. कामाला बाया लावता येत
बरोबर.
नाही तरी, अजूनही अशीच परिस्थ स्थिती आहे. घरी राहणाऱ्या बाईला, रिस्पेक्ट नाही, आहे. क्वचित फक्त, क्वचित लोकं रिस्पेक्ट देतात. क्वचित लोकं म्हणतात. तू नाही केलं तरी चालेल. तू फक्त, आमच्या मागे राहा. असं क्वचित लोकं म्हणतात.
आणि स्वतः कमवले तिथे त शिकू पण शक ते ना. शिकून तिला, उत्पन्न ही मिळू शकत.
तेच सांगते ना. स्वतः कमवल्याने खूप खूप - खूप फायदेयेत ताई. खूप. स्वतः कमवणाऱ्या आपले स्वतःचे निर्णय, ती स्वतः घेऊ शकते. म्हणजे, तो मोठा पॉईंटय. ती कोणावर अवलंबून नाही राहत. तू माझं हे करून दे, न तू माझं ते करून दे. साधी गाडी जरी येते ना, माणसाला. तर कोणाची वाट बघायची, गरज पडत नाही. काढायची गाडी न निघायचं. नाहीतर चार- चार तास. मी येत तो. करतो. येतो, करतो. करत, वेळ निघून जातो. पण आपलं काम कधीच होत नाही. दुसऱ्यावर डिपेंड राहून.
हो. बरोबरय. चालेल. हो, धन्यवाद.